का
झाले झाले
मग तुम्ही शिर्डीला आले म तिथूनच रिटर्न गेले असतील ना
हा इथूनच तिथूनच म्हणजे असं तिकडे आमचे कोण रिलेटिव्ह वगैरे पण नाही आहेत ना
हा, तुमचे काही इकडे रिलेटिव्हस कोणी नसतील. ती त्यामुळे.
नाहींच. त्यांच्यामुळ ते साईबाबांचं मंदिर दर्शन, दोन दिवस होतो आम्ही तिथे म्हणजे शिर्डीमध्ये.
हा हा हा.
मंग तिथंच, तिथूनच मग रिटर्न इकडे आलो.
हं. हं. ह तुम्ही इकडे देवी ऐकल असेल. चांदवडची रेणुका देवी वगैरे ऐकलंय का,
नाही नाही.
अ हे पण आहेत. म्हणजे काय म्हणता प्रसिद्ध इकडे, हा, येतात बरेच लोक पण.
हम्म हम्म. तिकडेच म्हटलं आम्हाला फक्त ते, शिर्डी साईबाबा तेवढंच.
हा.
माहिती आहे बाकी नाही.
कराड म्हणजे, तुमच कोणत्या जिल्ह्यामध्ये
सातारा.
हा हा, सांगली सातारा कोल्हापूर पण जवळ आहे का?
हो, जवळ जवळ म्हणजे एक साठ सत्तर किलोमीटर पडतं.
हा जवळच म्हणावं लागेल मग हा हा.
हम्म.
कोल्हापूर आम्हाला सत्तर किलोमीटर पडतं.
हां हां हां.
चल म्हणजे एवढं काय लांब नाहीये, एक दीड तासांच अंतर आहे.
हा, मग काय हिला मग तिकडं स्पेशल जेवण म्हणून काय?
इकडे स्पेशल असं म्हणजे, नाही महाराष्ट्रीयन पद्धतीचंच आपल राहत थालीपीठ वगैरे,
हा.. हा.. हा इकडच्या सारखंच आहे मग असं काही नाही विशेष.
हम्म, म्हणजे अस वेगळ अस काय नाहीये.
हा, कोल्हापूरचं कसं नॉन व्हेज असं तांबडा रस्सा.
तांबडा रसा हा, तांबडा पांढरा रस्सा. कोल्हापूरचा, हो हो.
हं हं नाही आम्ही नाही खात. नाही म्हणजे, माझे मिस्टरानी खाल्लेलं आहे पहिले.
हां.
पण जवळपास दहा, पण दहा एक वर्षानपासून सगळं सोडलेलं ये.
हा हा.
तसं मी, मे बी कळत नसताना केलेली टेस्ट फक्त. नंतर नाहीच अंडी, असं डिलिव्हरीच्या वेळेस केलं होत, सुरु मला वाटायचं खावु असं.
हा.
खाल्लं एक दोन वेळेस पण, परत नको वाटलं मला. ते पन सोडलं. नाही म्हणजे घरच्यांनी खाल्लेलं ये पहिले. आत्ताचं सध्या त्यांनी बंद केलं मग नंतर, आदी खाल्लेल त्यांनी.
हा.. हा.. तिकडे मम्मीच्या तिक आईच्या तिकडे?
तिकडे पण आई भाऊ पप्पांनी नाही खाल्लं, त्यांना पण नव्हतं आवडत. मग माझा मोठा भाऊ पण नाही. एक भाऊून आणि आई खायचे पण ते पण नाही आता. ते पण कधीतरी खायचे सध्या ते पण नाही.
मग तिकडेच असं स्पेशल असं काय राहतंय?
हम्म इकडे आमच्याकडे असं स्पेशल नाही पण, असं उन्हाळ्यामध्ये हेच पुरण पोळ्या,
अ हे म खापराच्या माहिती तुम्हाला मांडई?
नाही नाही माहितीय.
नाही हा आमच्याकडे स्पेशल आहे उन्हाळ्यामध्ये.
हा.
खाप खापऱ्याच्या पुरण पोळ्या मांडे म्हणजे, काही पण म्हणजे जेवायला असं लोकांना बोलवायचं ते आपल्याला बोलवणार रस
हम हम हम.
नाही माहिती म्हणजे ते असं ह्याच्या हातावरती असं करतात
हो हो हो तेच तेच तेच तेच तेच तेच ती पुरणपोळी खा खापराची खापराची हो माझ्या मम्मीला खूप छान बनवता येत.
हो ह म्हणजे मी असं ते ह्याला बघितले मो बईलाच, हा कस करतात ते हातावरती?
हो आधी लाटून घेता मग उचलून मग ते सारखी, पसरवायची पातळ बनवायची असं वरती उचलून,
हा.
आणि मग त्याच्या सोबत. नाही मी पण नाही इंटरेस्ट घेत बनवायचं म्हटलं बनवायला लागलं ना मग, काय बनवा त्या पेक्षा नको.
हो एकदा जमायला लागल की मग ते स बनवायला सांगणार.
हो आता हे विकत जे देतात ना लोक
हां
ते जास्त काय मैदा वापरता
हा
पण आमच्याकडे जे बनाव होता ना
त्याला ते गव्हाचे बनवत म्हणजे ते लोकवन गहू पाहिजे त्याच्यासाठी कारण ते तुटत नाही त्याच्यामध्ये अ असं वाततड पण असत मग ते बारीक गहू लागता मग ते ते जाड दळाय
हो ते पण आहेवे
हो जाड म्हणजे ते असं बारीक नाही दवायचं त्याचं पीठ
हा
ते गहू जाड दळायचे मग ते बारीक कापड्याने गाळायचं त्याचं पीठ
बापरे हम्म
मग ते बारीक पिठापासून ते भिजवायचं आणि मग त्याचे ते भांडे बनवायचे
हा म्हणजे त्याची पण प्रोसेस आहे बरीच
हो आणि मग आम आच्याकडे उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस्ता आणि पोळ्या त्या
हा हा ते म्हणजे पुरणपोळीन ते असत आमच्या इकडे पण
हा
हम् पण पुरण पोळी म्हंटल की आम्ही आपलं ते आपण पीठ लावून जसं
हा तव्याची बोळी म्हणतात आमच्याकडे हा
हम्म मग तशी करतो आम्ही असं ते असं नाही आणि तेल पोळी म्हंटलं की म्हणजे तेलावच्या्या पोळ्या करतात त्या तिकडे कोल्हापूर साईड ला करतात
लावतच नाही ना तेलावर लागतात ते
हा तेलावरती त कोल्हापूरच्या तिकडे येतील त्या लेडीज सगळ्या म्हणजे तशी करतात
हा हा
त तशी जाय जम मला पण नाही जमत तिथेला
मी पण तव्यावरच्या करते आपल्या आलीच वेळ तर नाही तर शक्यतो आमच्याकडे समजा आंब्याचा सीझन नसेल तर मगक्षीर बनवता
हा मग तुमच्या सासूबाईना येतात त्या
हो येतात ना त्यांना पण येत
हा
म्हणजे आमच्याकडे असे आपण म्हणतो ना सण वगैरे जरी असेल ना
हा त्याारखं
तर बऱ्याचसाणना बनवतात पुरणपोवळ्या आणि खीर
हा हा हां
थोड्याफार यांना असतं की दुसरं आपलं साध्या डाळ भात
हम्म
नाही तर मग असा बैल आमच्याकडे असतो ना आता बैल पोळा
हम्म
तर ते बैलांना पण बनवतात
बैल पोळा तुम्ही हाच करता ना महाराष्ट्रीयनच
हो हो महाराष्ट्रीयनच
हम्म कारण ते म्हणजे तिकडे ते बारामती वगैरे ते लोक आहेत ते कर्नाटके करतात
नाही नाही आपला आता हा गणपती ती नंतर का कधी असतो बघ हा
हम्म आषाढीवारी नंतर ना
हा बैलता नाही बैल पोळ भेट म्हणजत आम त्याच्याकडे नाही पण शेजारचा बोलवायचा
ह
आणि मग तेवढ्यासाठी बघा पुरम पोळ्या करच आहे मग करा पण कसं आता आमच्यासाठी तो म्हणजे शेतीत राबणारा म्हणजे आता जरी नाही त्याचे कोम करून घेत पण आमच्यासाठी खूप काही असं त्यामुळ मग तू सेलिब्रेट कराव ना
होय करावा ह शेतात म्हटलं की तुमच्याकडे नाहीयेत का जनावर
आणि आमच्याकडे गाय बैल बऱ्याच दिवस कारण ते करायलाच कोणी नाही आणि आकाल कसं काम असगय ट्रॅक्टर
हा
त्यामु बैल पण असे कमी झालेले सांभळायचे असं
हम्म हम्म हम् आम्ही ते घरामध्ये मातीचे म तत ना हा
त्यांची सकाळी पूजा त्यांना पण नैवेद्य आणि मग संध्याकाळी आता असेल शेजारचा तर मग त्यांना बघायचं त्याला ओळायचं त्याला ब्लेच पुुरम पोळी खायला थोडंसं धान्य द्यायचं
आता इकडे कस इकडे जास्त बैलाशी नाहीयेत त्याच्यामुळे आपलं म्हणजे घरीच ते आणून त्याचीच पूजा वगैरे करून नैवेद्य वगैरे
हो आता हा तेवढं हा ज्यांच्याकडे नाही आता आमचे पण रिलेटिव्हे काही त्यांच्याकडे नाही ते पण तेच करतात मा
हा ना ते कसं आता म्हणजे खेडे गावामध्ये राहतात बहिलं सिटीत नाही ना
नाही आता खेड्यात सुद्धा कमी झाले चालली तेव्हा हो तेव्हा आता सिटीथ काही दिवसांनी काही तुमच्याकडे दूध काय व्हावे
सत्तर
गायच
नाही नाही मि्याळचीच आहे
हा हा हा असं घेतताना आता आम्ही डेअरीला देतो ना
हां
ते ते चाळीस रुपये पण नाही आहे
हो
हम्म ते म्हणजे हो फॅट वर असत पण जेव्हा आपण विकत घ्यायला जाऊ तेव्हा काही फॅट नसतो त्याला कमपल्स
मिक्स पण असतय ना ते
हो आणि कंपल्सरी भाव तुमचा ठरलेला साठ रुपये दूध तर पाततावर ते पळ असणारच
हो ते डेअरीला म्हटलं की फॅट वर धर
हो फॅट बरं असत पण मग चाळीस रुपये पण नाही देत त स चाळीसच्या आता कधी तरी पस्तीसच्या पुढे नाही तर मग ते तीस असं चौतीस
ह ना
हेच भाव असत
त्यांच्याकडून घ्यायला, हम्म
घरी आलं का ते घरचं दूध आणि ते सगळं असं गोष्ट आमच्यासाठी खूप वेगळंच, स्वस्त दे घरीब. बनवलेलं तूप मग ते कसं सगळं अस शुद्ध.
होय शुद्ध, आमच्याकडे सातशे रुपयाने चालले आता तूप.
होहह ते पण आपण असं म्हण म्हणजे, हंड्रेड परसेंट काय म्हणतो आपण,
हा घरगुतीच घरगुतीच सातशे नि चाललंय. थोडं दुकानचं आणलं ना की ते कसं भेसळ राहतच त्याच्यामुळे नाहीच ते दुक आमचं म्हणजे असं अ असं घरगुतीचच आहे.
ह आमच आमचं पण बरंच आता कसं तूप जात त्यामुळे आम्ही बरच बनवतो, तूप पण कारण आम्ही सगळं वाप रून घेतो घरी म्हणजे, आता तिला अब बिस्किट बनून आणतो. बाहेरचे द्यायचेच नाही मग,
हा घरीच,
हा लाडू बनवून घ्यायचे असं,
हाआ, आता मी कसं मी घरी म्हणजे असं रेग्युलर असलं की घरी ते घरचच काढते, म असं दिवाळीच्या वेळेस वगैरे बेसन लाडू लां वगैरे लागतं ना जास्त, तेव्हा मंग असं घरगुतीच घेते एखाद्या मैत्रीणीकडून म ते सातशे नि देते पण असं दुकानच, डब्बा वगैरे आणत, कारण ते कस ते मिक्स भेस राहते, हा त्याच्यात असती त्याच्या मुल नाही ती घेत मी
आता आम्ही कुठे ना मागे, सापुताऱ्या ला गेलो होतो
हा,
तिथेच आ, काय असतं, ते मध मधमाशांचं ते पाहतात. हा ते होत तर मग आप आपल्याला काय वाटतं आता इथं आपल्याला प्युअरच भेटेल ना,
हो,
तरअ बॉटल घेतली तिथून एकदम छान म्हणजे दिसायचं मध्ये एकदम प्युअरच तुम्ही समजा,
हा,
घरी आणली ती फ्रीजमध्ये ठेवली, मग ठेवत नाही फ्रीज मध्ये पण ठेवली आम्ही
हम्म,
तर ते पूर्ण ते मजजे होती, ब्राऊन कलरचेच व्हाईट कलरच झालं पूर्ण,
हा मग ते म्हणजे मिक्स भेसळच होती ना त्याच्यात,
तर बाहेर ठेवलेली खूप तरी पण बाहेर ठेवल्यानंतर खूप दिवस तिचा कलर चेंज नाही झाला, आता झाला ना, अर्धी अर्धी वरती बॉटल मद दिसत अर्ध खाली अजून पण, पांढर आहे म्हणजे ती साखर आहे का काय काय माहिती, तर अशा ठिकाणी, तेच ना अशा ठिकाणी एवढी भेसळ करतात. तेव्हा दुसरीकडे काय,
हो ना, भेसळ आता सगळीकडेच आशी
सगळीकडे, सगळीकडे भेसळ काहीच प्युअर म्हणून तुम्हाला भेटणार नाही,
काहीच नाही आपण जे घरी करू तेच
तेच आता हे आमचं आता हे शेतात असतना शेतात लावलेलं पण आहे ना भजनक औषधं लागतात सगळ्या गोष्टींना म्हणजे एवढं औषध घ्यावं लागतं आपल्याला
हो
आता हेी कोबी लावलेली त्याला पण असं आठ आठ दहा दहा दिवस झाले पावसाला
हो पहिलं कसं ते म्हणजे जास्त करून बघा शेण खत हेच वापरायचे शेतात
हो हम्
आता ते राहिलंच नाहीये
हम् हम् आता मी आता मिरची लावलेली मिरची कोबी भयानक औषध लागतात आता हे सगळं खाणारच आपण ना त्याशिवाय ऑप्शन नाही
अच्छा नाही पहिलं काय व्हायचं म का सीझन बाय सगळं करायची बघा ज्या ते सीझनमध्येध्ये जे तेच असे भाजीपाला पण आता हे ते राहिलंच नसल्यामुळे आता हे आजार खूप वाढलेत
खूप वाढले आजार
त्याच्यामुळे आता हे प्रमाण खूप व्हायला लागलंय पहिलं म्हणजे असं अटॅक वगैरे असं कवचितच आपल्याला ऐकायला मिळत होत क
शुषा काही महिन्यांच्या वर्षांच्या मुलांना अटेक आली वापर म्हणजे ऐकवत. पण नाय एवढं मायानक ना.
ते सगळं असता हे ह्याच्यावरच राहिलंय पीक. व्यवस्थित नसल्यामुळे हे खूप प्रमाण वाढायला लागले पहिले लोक ये उगच. एवढी नव्वद वर्ष शंभर वर्ष जगत होती का आपली आता.
आपला आत्ताच काय काय दुखायला लागत.
दुखय लागते. पहिले उगाच एवढे वर्ष जगत होती का. आणि त्यांचे दात वगैरे किती चांगले असायचे आत्ता आपले.
आता कधीपासूनच सुरू होतं दवाखाना.
होय ओ.
आता तसं लाईफ भेटणं पॉसिबल नाहीये.
पॉसिबल नाही आहे. आताच हे कलियुग आहे हे अस. असंच राहनार आता आपली तरी बरी पिढी आपल्या मुलांचं काय अवस्था होईल. काय माहत.
हो दिवसेल दिवस अवघड होणार आहे.
खूप अवघड होत जाणार आहे त्यांच्या वेळेस तर काय होईल.
ह सुरुवात झालीच हाय.
झालीच आहे होय. खूपच अवस्थ बेकार होणार आहे तेव्हा.
खरच ना. विचार केला तर खूप भयानक आहे सगळं कारण हे सगळं वाढच चालय.
वाढत चलेय.
तुम्ही पण फ्लॅटमध्येच असाल ना. हॅलो.